लो
काय करा तेचये ग
अं
काय करायलेस?
झालंय बसलो आत्ता काम आवरलंय.
हं-हं
आणि भ्यास? नाही जेवायचंय आहे काम कर आणि काय पियु
ती झोप
जेवायचंय अजून कामं आवरलोय काम आहेत भरपूर गिऱ्हाईक येणार आहेत
मग प्लॅन काय म्हणतात
प्लॅन करायचेत बाई येणार आहे फेशियल ला कंटाळ आलाय मला
हम्म हम् बरी आहेस
होय अर
ह
ब
आणि काय म्हणतीस
काय नाही बघ बाई चालू आहेत माझी कामं दिवसभर उठायचं आवरायचं करायचं आता घरातलं चालू आहे अजून क्लायंट येतील
हम्म
बोला काय म्हणतीस आणि तू जेवलीस
नाही ग आता जेवणार बघ
आम्ही पण येतो काय जेवायला तुमच्या घरी हां
ये की ये
काय काय करणार मला
तुला काय पाहिजे ते
हम
हम् आजोबांना बघायला आली नाहीस आमच्या
येणार येणार आहे बघायला काय काय घेऊन येऊ सांग मला जरा काय काय खातात आजोबा काय काय खातात आजोबा तुमचे सांग मला घेऊन येईन बघायला आज संध्याकाळी येतो हं वेळ मिळना कामातनं त्यामुळे नाही आले
बर बर य य ठेऊ काय